हा येत येत बघ त ल वेळ लागतो का ना त्याला लवकर कनेक्ट व्हाय लागत
हा वेळच लागत असेल त्याचा आवाज नाही लगेचेत ना आता माझा एक
कॉल उचललंय बि तारी ना ते जॉईनिंग कॉलचं सर्कल असं गोल गोल फिरत राहतना हम्म
आणि त्याच्या त आता आता माझ्यावाले ती स्कॉल दाखवताय मग परत येतय का काय वात काय माहिती पण दुसरा तास आलाय मला
मी ना कराायला ते संध्याकाळच परतो आधी रिफ्रेश केलं परत नंतर झोपयला गेले प्र त्याच्यार नाही का तुम्ही म गुगल सर्चय सत्य मला पण आलं बर का
हा मग ते तोटा असं आलात
हा म ते आलं त्याच्यानंतर परत एक दोन आले ते टाकले ते पूर्ण केले मी नंतर ये आईचा आता काहीतरी आले पण ते भट बसो पण नव ते होत मग त्याच्या काही केलेच नाही रात्रीला प्रयत्न केला मी कारण की ते व्हिडिओ ते्हडिओ बघायं होत आणि त्याच्यानुसार ते प्रश्नाचे उत्तर सांगायचे ते काही नाही त्याच्यात एक दोन त्याच्या फक्त क्लिक करायच त्याच्यात व्हिडिओ आला तो क्लिक करायचा पुढे जान त्याच्यावर एक दोन एक प्रश्न आला फक्त मला कि त्याच्या जहा चिन्ह होत मुंबईच्या याच्यामध्येध्ये ते नाही का आता येत तेल वानचं हे काहीतरी बंद झालं होतं पण त्या मुंबईच्या हच्यामध्ये हे झाजं अडकलेलं होतं का मुंबईच्या समुद्रकिनारा होता मग मी ते नाही टाकलेलं होत असं हा आणि मग ते झालं त्याच्यानंतर मग ते परत दोन तीन प्रश्नांच आलं होत ते झालं परत एक दोन प्रश्नांचं आलं ना आता नंतर हे आलं ना तर त्याची व्हिडिओ सोप पण त्याच्यामुळे ते उत्तर काय टाकवतेच कळत नाही
ते होईल ओपन मग रिफ्रेश करीत राहीस
हा नाही रिफ्रेश करीत होते मी
हम्म हम्
ते काल टाकले होत ना मॅडमला पण ब ते ओपन होत नाही म्हणून व्हिडिओ
हम् थोडं थोडं थोडं थोडं यत राहियला का
हां
हम् नसती धावपळ झाले का अशा हातपाय कच कच करताय ग
मग आज ते मी ना असे घरून आले पण असं नसत ते डोकमा विचारा नाही आज एवढं जाम झालंय ना नुसत मला काहीच से एला बोललैसित तरी बा डरेक्ट निम मशी मध हाक पोडत काय गोष्ट
हा काला आता बोलून टाक त्याला आणि त्याला डायरेक्ट मन आणि डायरेक्ट कर मान असं म्हन असं होयंत ताईला मी केलतं त्या बडबड करीत त्या म्हणे तुम्हाला चार चार वेळास सांग त्या म्हणे मी आ तर तुमला शेवटचं सांगते त्या मलाच बोलायला लागल्या डायरेक्ट म्हणाव सांग मण त्याला बोलायला गेलं का तू असा करीतो मग तुम्हाला करायचंय काय नाही एवढं. डयरेक सांगुन दे. काय उठसुठ सटसट
ते काय ओ ऐकते नाही ऐकते नाही आता इथून मागे असं वाटत हो ऐ केला असता आपण घेतला असतो चालत माहितीकडनं काही गोष्टी पुढच्या पटपट मोकळ होत
म बरं काही झालं एखादं झालं डोक्या एक झालं तुम्हाला दुसऱ्याची आशानी
हम्म म
हम
एकेकांच असं रातय त्यांना म्हणाय बोलायचा लय घे रात
नी असं तर
लगेच वसा वसा वसा वसा वस तर तेथं ना अ ते तुम्ही विष्य पाठवले होते ना मग तिथं ते लॅब मध्ये होते म्हण रात त्यांची आळखीचे होतीती ना मग ते म्हणाले सव्वीशेस रात नाहीय म्हणे नाही सव्वीशेने टाकायचे म्ह चोवीशेसच टाक म्हणे मी बोलल म्हणा मॅडमशी मग तिथं चोवीशेच टाकले मग घेतले त्यांनी.
हा हा हा हा.
आणि नंतर ते आठशे रुपये झाले ना मॅडमचे तिथले तर मग त्यांनी सहाशेच रुपये घेतले. ते मानवरात त्यांचे चांगले ओळखीचे आहेत त्यांनी त्यांनी एक वर्ष तिथं काम करेलेत. त्यांच्या हाताखाली.
हा हा ते नर्सच काम करेल तीच होईल ना ती.
ह. मग तिची तिची नुसती फीच सहाशे रुपये राहते त्या मॅडमची.
हं हं.
समायशी वयस्कर वयस्कर पण दिसायला इतकी सुंदर आहे.
हा हा.
हम्म. ते ती डॉक्टर आहे, तिची ननंद डॉक्टर आहेत, सासु-सासरे डॉक्टर आहेत, ती स्वतः डॉक्टर आहे. पण माझ्या तिच्या सासु- सासऱ्यानी परत ती तिचे मिस्टर आणि तिची ननंद
हा हा.
तिथे सगळं होतं सोनोग्राफीचं वगैरे सगळं होतं म त्यांनी तिथंच करून घेतलं त्या मॅडमनी. त्या म्हणे जरा असती प्रेग्नन्सी म दुसरी मोठी केली असती, हा आता त्याच्यात हाय काय नाय बघायसाठी युपीटी केली त्याच्यात नाही काही दाखवलं.
हह.
मग तिथं त्यांनी हे केली टेस्ट मग त्या सदुसष्ट रुपयाच्या दहा गोळा दिल्या त्यांनी, त्यांच्या याच्या तिथेच हा मेडिकल होतं तिथंच.
हा हा. मी म्हणते ते ट्रेटमेन आहे ना आता करून घे तु, त्याच नको ऐकू डयरेक्ट निघून ये मी सांगत जाईल त्याला डायरेक्ट जायचं आणि ती पाळी वगैरे जरी क्लिअर आली ना तुला
हम्म. आ त्यांनी उद्या बोललं होते ब्लड चे म्हणे मी त्या मॅडमला फोन करून देते. अ त्या लॅबवाल्याला की तुम्ही ते रिपोर्ट मॅडम कड देऊन जावं नाही का? मग उद्या जाण्यापेक्षा मग त्या म्हणे तू बोल सुदामशी. मग दोन, चार दिवसांनी डायरेकट तुम्ही दोघंच जा म्हणे मग नाही का ग? हा असं हो काय तिथे? सारखे चक्रा मारायच्या त्या. हम्म.
मला फोन कर मी येईल वाटलंस तर.
हा हा. काय ना अगदी सोप आहे मला असं वाटल. अ अवघडेत काय पण काय नाही त्याज. ते पुढं शाले मारलं जर असत त्याच्या पाठीमागचच येई मध्ये ओळायचं तिथं ते नाही का तो फुलीसारखं येतं पण तिकडन सीवीस पलीकडन साईट. हा तिथून त्या मधल्या रस्त्याने आतमध्ये तीथल तेजस हॉस्पिटल
कुड सिबीस
हॅलो सिव्हीसपीसनस मध्ये जायचं थोडस.
हा हा.
दहा मिनिट हे लागत तिथून दहा मिनिटं लागतात. नाही हो नाही त यांचे रोड पुढे राहतो कान्होरीे नगर असं काही नाही येत तीथ.
हा हा ह.
हम्
हा.
मग तेच तिथे तिथे सगळं येेत मंग कस ते म्हणे मग तुम्ही इथे आलेत. तर तुम्हाला तुम्हाला वाटलं दुसरीकडे टेस्ट कय तु तिथं पण करू शकता इथं केल तर मग इथे ही आपण इथं पटकत लगेच आपल्याकडे लगेच राहता, मग इथ आपण लगेच बघ रिपोर्ट घेऊ शकतो. सांगू शकतो. हम, असं हम्म.
जायचंच असल्याने जावं लागेल तिकड
हम्म!
जागेच असल्याने जावं लाग
हा, ते बरं राहत आहो, ते मुले इकडून तिकडे लय वैताग होउन जातो. मागे चांगलंच आहे पातडीलं त्या मॅडम हे केलं तिथं एक दोन महिने हे केले नंतर पुढं काचं काय खऱ्या माणसाचं तर गेल एवढंच तिच्याकड नव्हतं का, ही मग ते असं दुसरी सोनोग्राफीला नाही का प्रतिक्षान मी गेलो होतो मुंबई ना, तिकड होत बाई अ.
पाऊस नसल झाला, ना का झाला अजून
नाही, आज नाही, काही पाऊसच काही
आज इकडं नाही ग, थेंब नाही आमच्याकड थेंब नाही पडल ग बाई यायला पाहिजे ग पाऊस पण काही येत नाही.
हा, ना परवाच्या दिवशी झालं तेवढा चांगला पाऊस आज त यांना इतक गरम होत होत बाई नासिक मधी बाई गरम होत.
लय गरम होतय.
हम्म.
काहीच करुशी वाटत नाही, आम्ही तर असे आज नुसतीच सकाळपासून धावपळ, धावपळ, धावपळ, हाय. नसती अस पाय नको नको म्हणती. तिकडून ती मीटिंगला गेलो. तिकडूनड न इकड सकाळी आवर
म्हणे काय म्हणे तू बी तुला लागलं पैशांचं काही नाही ताईंनी म्हटलं मला मागं तेव्हा लागले तेव्हा त्यांनी भरपूर केलं होत म्हटलं दवाखान्यात जायचं होत. काय कर
पत
हा हा.
हम्म. ओळखीचा हा हो बधे तू होय. काय म्ह ना राधा पैशाच
ब लागलं तर मी करीन लागलं मी मदत करीन तुला पण मग तू टाळू नको कर बो तू तुझ्याकडे जवा येतील तेव्हा तू दे म्हणे नंतर पण मग असं नको समजू का बाऊ पैसे नाही मग मी आता करीत नाही नंतर करते बाऊ असं नाही क हां असा मग घेवून टाक ट्रीटमेंट मग ते काय तू घेत राहिल का मग फरक पडला तर पडून जातो लवकर दोन तीन महिने आपण ट्रीटमेंट घेत राहिली आता ते हा तेच ते अंको का कोण आहे ना
हम्
लाहनं पत्या तस हा तस त्याच्या सासूचा दीर तिचे बी पत महिन का झाल त्या नंतर तिला मिसकॅरेज केल त्या ते काढा लावलो का र डोक्याचीच वाट नव्हते असं काहीतरी वाटत
हा
हा मग नंतर तिन सुद्धा त्या मॅडम का तिला नेलं म्हणा तिथं ट्रीटमेंट घेतली ना हा मुलगा मग व्यवस्थित झालाय एकदम
हम्म
रात्या म्हणते रात्यांचे दोन्ही डिलेवर्हर येते मॅडमने नॉर्मल करेले तिथं
हा नाही पुढच राहिल्यानंतर आपल्या काही नाही आपल्या इथले डॉक्टर आहे
नाही आपल्या काही टेन्शन नाही म पिंपरीच्या हायच टेन्शन नाही डॉक्ट
ह हे नाही आमच्या इथं जर जर त्यांची ट्रीटमेंट पूर्ण घे लै ना पहिला दुसऱ्या महिन्या त्यांच्या मते बरोबर तसे रिपोर्ट पाहून जर सगळं नॉर्मल असलं ना नाळबिळ व्यवस्थित असला तर मग पहिली डिलिव्हरी करते
हा नाही तेच ना मग बाकीचं कसं राहून गेलंय ना हा मग आपल्याला कसं बाकीच इथल्या इथ घेता येतं वाटलं नंतर डिलिव्हीचं मग कसं टेन्शन